हा सकाळपासून फोन केले नाहीस की
आग मी आलो आणि पप्पा नव्हत ग घरात ग हॉट स्फोट नव्हता मला.
झालं का नाही आज तुझ टास्क.
का ते रोज करायच असतय.
अ तीस ह्याच हाय बाळ किती टास्क झाल्यात.
ते मी काल दोन केल तेवढंच आज करायच. अस म्हटलो ग, आणि बस मध्ये कस आहे.
ग्रुपला जॉईन केले त्यासाठी म्हणजे तुला सगळ्यांचा नंबर मिळू देत म्हणून. म्हणजे आपण आपल्या आपल्यात. हां.
ग्रुप ला केलं की ते अटोमॅटिक त्यात ऍड होतय असं वाटलं मला.
हो नाहीई नाही कार्यावर न हे करायचंय ते फक्त नोटिफिकेशन सगळ्यांना वेगवेगळं द्यायला लागयाचं मला म्हणून म्हंटलं अ हे करूया आणि ते ग्रुप व लिंक पाठवले त्या ग्रुपला जॉईन व्हायचंय आहे बघ
आत्ता पाठवल्यास काय? बघतो गे नंतर.
आत्ताने सकाळीच पाठवलोय.
हा.
होय त्या मॅडमना फोन करून विचारला म म्हंटल्यावर. त्यांनी पाठवलं सकाळी.
जेवलीस.
नाही अजून नऊ वाजता जेवतोय आम्ही विद्याच होमवर्क चालूय.
हा हा.
सिक्स नंबर ला काउंट करायच आणि सर्कल करायच. म आणि काय वन टू थ्री फोर हा हा
आणि मी पण आवरून करायचं.
अच्छा सेव्हन सिक्सच करायचं ते, जेव्हा मयुरीने तुला कॉल केली की नाही तेव्हा तू लगेच रिटर्न थोड्या वेळात तुझा एक टास्क कमप्लीट झाला असता.
अग ती मोमच करत होती, काय तर कामात होती, म्हणून मी म्हणलो की राहू दे.
काय ब बर्डस लावून बोलते घे ती.
बड्स लावून बोलत्या व्हय ती.
हम्म सर्कल कर हम्म
हा हा करतो घे.
हम्म आता काय उचल ना मी आता कराल तो.
हा हा.
उचललं ना कुठे गेले असतील बाहेर आता हे आलेत ना नंदकिशोर.
होय ओ ग आंबोळी करायला आंबोळी खाय
हा हा खा खा काय मग आंबोळी स्पेशल आज पाऊस पडायलाय.
होय पाऊस.
हम्म.
स्वयंपाक आवरलीस व्हय.
कुठले म्हणजे भिजवून पिठाचं डोसा टाईप काय आंबोळी एकदम पातळ. फाईव्हर
अगं ते लगेच ना तांदळाच पीठ भिजवायचं बघ.
हा हा ह काय काय घालताय त्या तांदळाच्या पिठात.
हम्म तांदळाचे पीठ आणि मेथी. आणि करताना मीठ आणि थोडं जिरं अस बारीक करून
होय हा हा हा पहिला भिजत घालताय काय दहा पंधरा मिनिटं
हा दहा पंधरा मिनिटं भिजत ठेवायचं
हा हा हा हा छान वाटते पाऊस पडाल्यावर आंबोळी, चहा थ्री आमच्यात हाय तांदळाचं पीठ बघायला पाहिजे करुन मला उठतच नाहीत त्यामुळे ते नकोच वाटते ते व्यवस्थित हा कस्तुरी मेथी
ऑटोमॅटिक ते वर होते उचलते
कसल्या मेथ्या घालतायसा
अगं मेती ग मेती
ते बिया मेती काय कस्तूरी मेती
कस्तूर मेती न्हवं बिया
हा हा हा मिक्सर ला बारीक करून
नाही आम्ही एकदमच असं दळून आणतोय ग
हा म्हणजे दळताना तुम्ही टाकताय व्हय त्यात हा हा हा हा हा हं मग काही घे नाही मला वाटलं आता घालताय मग तांदळाच पीठ नूसता हो
आणि ते कांदा फिरवायचा गं आर्धा मग ते चिट कतच नाही खाली ॲटोमॅटिक उचलतय
हं हं बर
विरा झाला काय अभ्यास?
विरा किती दिवसाचा अभ्यास शनिवारचा अभ्यास केले नव्हती त्यामुळे आज लोड झालय आज भरपूर आहे त्या दिवशीचा थोडा त्या दिवशीचा तीन पेजेस संडे असला कणी जास्त देतात ना जरा मग संडेला बसलीच नाही काल म आत चं आणि शनिवारचं जरा लोड झालय.
हं हं काय ते काय स्पीच म्हणालती काय?
ते व्हय अजून स्पीचचं नाही अजून पाठ करायला स्पीच ते पॉनिक सॉंगच आहे ॲपल तेन
हा ॲपल तेन
हं
हम् जीजू
जिजू गेल्यात इचलकरंजीला आजीना डोळ्याच्या दवाखान्यात दाखवायला गेल्यात रणंदिवळीच्या आजीना थ्री
हा हा
मं आणि काय वैष्णू काय मम्मी विचाराल्यात कोण हाय? वैष्णू म्हटलं.
हा हा
हं
या या ऍप मुळं सगळ्यांना फोन तरी करायला लागालाय रोज आधी म्हणजे असं करत नव्हतो की दरोज
हं स्लिपिंग लाइन स्लॅटिंग लाईन होय दररोज कुठलं करायचं होतंय फोन
होय.
रोज दहा मिनिटं तरी बोलणं व्हायलय. तीस झालं आता माझ, पाच कॉल राहिलेत आज कंम्प्लीट करायचं होत नाही.
तेवढं कोणाकोणाला केलीस गं, काल तरी पंधरा होतं.
तुम्हालाच की सगळ्यासनी.
माझं माझ्यासंगट पाच झालं.
नाही अजून व्हायचाय.
अगं माझ्या मैत्रिणीला कर म्हणलो. ती म्हणते की असं, असं कसं म्हणजे फोन.
हा, तू कुणाला पण कराय लाव. खरं त्या मॅडमला ते नंबर द्याय पाहिजे, हा. मम्मीच्या जरी केलीस तरी, पण ते मॅडमला द्याय पाहिजे. आणि हे, कायमस्वरूपीच काम नाहीये. हे सांगूनच त्यांना हे करायचं, हां.
हा मग ती काय मला सांग म्हणजे, असं कुठं असतेय फोनवर बोल्यावर. वर.
होय, ते फोनचच असं काय नसते गं, फोनचच असं काय नसते.
हम्म हम्म.
कुठला पण येऊ शकतोय, ऑडिओ ऐकायचा. टाईप करायचा, हा एक हाय. ऑडिओ म्हणजे, त्यांनी लि -लिहिलेलं असतं ते वाचायचं ऑडिओ करायचं. ते एक हाय, आणि परत फोन करून फोनवर बोलायचं हे एक हाय.
हा तीन हायत व्हयं.
हां. आडियू
हा हा, मयु दीदी लय भारी बोलत्या सोड.
हाय, काउंट करायचं फाय कुठलं आहे, त्याला सर्कल कर. काय बोलाल ती, रेसिपी सांगाल ती ना मोमोज.
सांगालती सोड, आता आपण कस बोलतो बघ असं.
आ...
तसं नाही गं, ती डायरेक्ट काय म्हणली सांग, एकदम मोठ्यान काय गं, काय कुठं. कुठं हायस गं बाई, म्हणल काय वेगळच बोलत्या की,
भिलो की, म्हणशील कणी.
मी ते मला गुड्डीदीदी जरा वेगळं बोलत्या, ही कशी काय असं बोलाल्या.
आग बाई भिलो की, जरा हळू की म्हणायचं. कानाच पडद फाटलं माझ्या म्हणायचं.
आगं होय ती लय भारी बोलली, मी म्हणायलो काय ही. साधा कॉल केल्या, काय कार्यावर केल्या.
हम. साध्यावर आणि चांगलं बोलतेस की म्हणायचं.
होय, बघ की अशी किती नाजूक हळू बोलत्या. आणि यावर कणी. आणि काय म्हणत्या सांग.
हां.
अगं बई दहा मिनिटं बोलायचं नव, थांब आजून दोन मिनिटं. असं आणि सगळं त्यांतच बोलत बसल्या.
हम्. इकडन कट करा आणि, अस्तर पण असंच हे करा. आणि इथं टीप मारायची. आणि उलटसलट करायच आणि दापटीप मारायची
अजून शिवालाता
मम्मी शिवाल्यात ब्लाऊज त्यांचं
हा हा
हम् हे इथंन कट करत सगळ म्हणजे तुम्हाला हम्मं.
जास्तारी एला लावा. आता हे सवची बाजू आहे ना सवश्यावरच एवढं असत हे कटिंग करून ह्याच्या मापाण लावा आणि उलट केल्यावर हे वर येते मग इथं बरोबर सेंटर घेऊन हे कोण सेंटरला याळा पाहिजे त्या असं म्हणजे ते मी माझं बी कधीतर होते सोड दहा मिनिट बोलायचे आहेत ना असं होते आणि इतर वेळी आपण पंधरा वीस मिनिटं बोलू शकतोय खरं ते लिमिट लावले त्यामुळं अ काय बोलायचं काय सु
हा होय.
ह आता मी पण त्याच्यावरच बोलाले.
आणि-आणि आपण म्हणजे आता पण कस तो गं आधी अस सगं बोलून घेत मग इड असं बोलो तशी नाही ती त्यावरच सगळ बोला ग म्हणलं यात कुठं काय बोलायलास ये
तुझं आता रिजेक्ट होतंय म्हणायचं मग गप्प बस पल्ली बी तशी हाय
आडीवा ऐकणारे आमच्या हसणारच आहे.
होय की. ते ऑडिओच कि नाही ते टाईप करायलाणार तिलाच येतं त की
मयुरीच पहिला अग काय ग कुठाय हाय कसं टाईप केरायचं.
पल्ली तर हा माझ्या ग बॅलेन्स नव्हता ग. मग मी वायफाय जोडून घेतलेलो मग कुठणाच वायफाय जोडून घेतलीस म्हणत काय? आता सांगत नाही ह्याचवर तुला नंतर साधा फोन करतो.
ना
मला एवढ हसायला
भारी आहे सोड.
ह हा मज्ज
ये थांब ग मी एक फोन करतो तुला यावर.
झालं काय ओके ठीक आहे बाय.
बाय-बाय.
हम्म